हॅलो?
हॅलो वैष्णु,
हा,
हा काय करा लायस,
काय नाही, हाय जेवलेस,
हा जेवली तू?
हा जेवले,
कधी आलीस, कॉलेज मदन?
आलेय आताच,
होय, पाऊस वगैरे आहे का तिकडे?
ना ग तिकड? नाही आहे, तिकडं?
हम्, नाही इकड पण, पाऊसच नाहीये किती दिवस झाले, पाऊस बंदच झालाय.
हो इकडं पण पाऊस नाही, पूर आलेला आमच्याकड,
होय, चार, पाच, दिवसात पाण्याची पातळी एवढी वाढली कि, नद्यांना पूर याला लागला.
होय. मग काय बरी आहेस,
बरी आहे बघ, तू बरी आहेस,
हा हा हाय बग,
ह, सध्या काय चालू आहे?
काय नाही, हाय कम कॅम्प्युटर क्लास, करालो आहे.
होय कॉम्प्युटर क्लास, हा, हा कोणता कोर्स करतेस? कॉम्प्युटरमध्ये, हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो! हॅलो?
हॅलो?
हा कॉम्प्युटरमध्येध्ये, कोणता कोर्स करायला लागलेस,
बी, सी, ए,
होय
हम्म काय जॉब आहेत काय? तुमच्या इथ,
अ सध्या मी एक कार्य पवर कार्यक काम चालू केले तू इंटरेस्टेड असतील तर मी तुला सांगेन
हा ठीक आहे सांग की
हे पार्ट टाइम जॉब आहे ऑडिओ रेकॉर्डिंग करणे कॉल करणे इमेजिनना ललेबल लावणे
हा
ते टास्क येतात पन्नास टास्क पूर्ण करा येण्याचे मग ते प्रोजेक्ट वर काम करायचं असतं आपल्याला प्रोजेक्ट जेव्हा जेव्हा प्राप्त होतील तेव्हा तेव्हा अं काम करायचं यामधून आणि पैसे कमवायचे सिमपल काम आहे मराठीमधून काम आहे
हा ठीक आहे करते घे मी पण डाऊन
हा तू पण जॉईन कर मी तुला त्या मॅडमांना सांगते तुझा नंबर वगैरे पाठवते
हा
कॉलेज करत करत अ हम् तू कमवू शकतेस पैसे णजे मी पण आता जॉईन झाले मी एक टास्क पूर्ण केलाय आता मला डुस् दुसरा टास्क हा कॉलिंगचा आलाय
हा हा
हम हम ह मग आपण ते अ मी त्या मॅडमांशी बोलते म तुला पाठ
हा ठीक आहे चालते पाठव
सेल वगैरे काय लागलत की नाही मान्सूनचे
अजून तिकडे काय नाहीत ग नि पाणीला आहेत बघ तिकडे काय आहेत का
इथ इचलकरंजीला सुरू आहे इथ हपरी मोरणी ला सुरू आहे
होय निपाणीला पण मोरणीला चालू झालाय
होय छान छान ड्रेस आहेत मोरनीत साड्या पण छान आहेत चार साड घेतल्या आता
होय
हो
हम्म किती पर्यंत होत्या
हम्म बाराशेला तीन होत्या आणि साडेतीीनशे ला एक अशी घेतली म्हणजे हजार ला तीन मधली एक घेतली आणि बाराशे ला तीन मधले तीन घेतल्या
हा
आमच्या दिदींनी पण घेतल्या
होय
हम्म भरपूर छान आहेत कपडे
कुठं आहे त्याचं लोकेशन काय आहेय
लोकेशन इथं इंग्रोळे कॉर्नरला मोरनी सारीज म्हण आहे
हा हा ते आंबेडकरच्या खाली जाय जायचं
हा हा स्मारकच्या अलीकड
हा हा
हम्म इचरगंजीला पण ते मुरणीला सेल लागलाय नव्याण्णव रुपयेला प्लाजो लेगिन्स जेग घन तेन काय काय होय पुडतीस तेन छान आहेत म्हणे.
मोरनीमध्ये
होय.
ठी काय?
आणि डिझायनर ड्रेस हजारला दोन असं काहीतरी यायच वाटतं. जायला पाहिजे एकदा भेट द्यायला पाहिजे.
होय
त आणि मग रोज बस न येऊन जाऊन करतेस क्लासला
होय रोज बस ना
क्लास जवळ आहे का बस स्टेशन पासून बस स्टॉप पासून
ह हा थोडं चाला लागतो.
होय मैत्रिणी किती जण आहे आहे तुम
आम्ही आत्ता तघे आहे.
होय हा हा. किती महिन्याचा आहे कोर्स.
सहा महिन्याचा हा पण आता कॉलेज नसल्यामुळं आम्ही दोन दोन तास असं करून फास्ट संपवतो आहे.
हा हा हा. काय चांगलंय की
होय.
ह. गव्हर्मेंटचा तो टायपिंगवाला पण कर चांगलाच हो.
गोर्मेंट पाइपिंग हा हा हा हा.
हम्म म्हणजे त्याचा पण भरपूर स्कोप आहे ग. आणि त्यामधन आपण म्हणजे हे करू शकतोय. परीक्षा देऊ शकतो बाहेरच्या सरकारी
त्याची काय फी आहे त्या क्लासशी
हम्म फीच मला पण काय माहत नाही. भरपूर दिवस शिकायला लागतो. ते असं कोणाच तर ऐकायला मिळा भैया करतोय.
हा हा.
हम फी आहे वाढत बस.
आप इकडंच पा आणि तरी अजून काही मी असं क्लासेस आहेऐकाय नाही.
हे काय कागलची मला मी परवा ॲड आहे बघितलेली कागल मध्ये पण आहे.
होय का इकडून जायचं अवघड आहे न म
होय होय तिकून आवट आणि सायरज आता काय डिप्लोमा
होय तो डिप्लोमा करावा.
हम्म हम्. तर दिवसभर असते का त्याच कॉलेज
होय सकाळी नऊ ते पाच वा चार वाजते.
होय हा.
विराच्या एक्झाम झाल्या काय?
एक्झाम आहे अजून ऑगस्टच्या लास्ट ला आहेत.
हा.
होय. आता इंडिपेंडन्स डे वरती तिचं स्पीच आहे. हम्. हम्म साणूची काय तब्येत बिघडली काय?
होय मधी बरी नव्हती.
होय काल मला फोन केलेली सर्दी जाम झाल्या बोलता येई ना म्हंटली. म्हणलं ठीक आहे औषध गोळ्या खा आणि झोप म्हणलं उद्या कर म्हणस फोन
हा हा.
हम् पॅक झालेलं तिला जाम झालेलं.
हम्म व तिकडं पाऊस आहे ना तास
पाऊस आहे डेंगूची साात आहे म्हणात मैत्रिणीला डेंगू झालं आहे रुमर
वर आम्हाला काय बोलली नाही.
बोलली नाही ती म्हटली आधी तिला झालेला. डेंगू मग तिच्या तापाच्या वासामुळे मला पण ताप
हा आता ते माहित होत फक्त आमला सांगित की फ्रेंडला पण ताप आलाय. जा सकते
लक्षण तशी वाटाल्या तसं म्हण मलं मच्छर वगैरे आहेत काय ग तर डोमस वगैरे लावत जा म्हटलं तर नाही म्हटली मच्छर वगैरे काय जास्त नाही आहे खरं तिला कसं काय झाला काय माहिती म्हंटली. ते कसं होतंय तिथं जरा पाह पावसाचं पाणी वगैरे पूर आलेला ना मध्ये काहीतरी
होय पूर आलेला.
हम्म. मग ते पुरामुळ अ डास होतातच ग. आणि रूम वरती नसली तरी आपण बाहेर ऑफिसमध्येध्ये तेन असतेच की कुठ तरी काहीतरी ते मग ते पटकन नाही जाणवत आपल्याला.
हम्म.
हम्म मग तेच म्हंटलं प्रदोष ला येणार होतीस काय झालं.
हम् म्हंटलं तर संडेला प्रदोश होता. तर म्हंटली नाही आलो तब्येत जरा बिघडल्या असं कस.
हझमध्येी वारही ला होय पप्पांची तब्येत बिघडल्या म्हणून ती नाही आली.
हय पप्पांची पण बिघडल्या म्हटली माझी पण इकड बिघडल्या. ताप आलाय मग जवळच दवाखाना ण आहे खालीच तिथं दाखवून आलो म्हणटली. म्हटल गोळ्या तेन घे व्यवस्थित झोप उद्या फोन करतो म्हटलं मी.
हां हा.
हम्.
खालीच आहे सोड ते जास्त वगरे
हम् हम हम हम. ठीक आहे ठेऊ मग
हा हा चालते.
कायपडलं मम्मा कायपडलं.